हॅलो
हॅलो
हा जेवलीस?
जेवलो तु?
मी पण. काय कराय लागलायस?
काही नाही ते ड्रेस फिटिंग कर बसलेलो.
हम्म. मग? हम्म. कुठे फिरायला गेलेलीस की नाही?
नाही. आता परवाच कॅफेत जाऊन आलेलो आणि कुठं नाही.
हम्म. हम्म. हम्म. म्हणजे बाहेर फिरायला जास्त आवडत नाही काय?
नाही जास्त.
हम्म. अजून तुला काय बनवताय येत? म्हणजे असं जेवण वगैरे काय?
जेवण ना? येतय की असं, आमटी, भाजी वगैरे भात.
म्हणजे असं काहीतरी असं वेगळं. म्हणजे असं म्हणजे म्हण- अं -म्हणजे- असं बाहेर आपण काहीतरी खातोयच की ग! तसं काहीतरी बनवता येत काय वेगळं? चपाती भाजी काय आपण रोजच खात्तोय.
हम्. तसं काय मी शिकलो नाही जास्त.
जास्त म्हणजे असं तुला असं खाऊ वाटायला लागलंय म्हणून. आता मला चिकन राईस खायचाय. तर ते बनवायच- मला. घरीच बनवून खायचाय. मग तसं काहीतरी -
व्हेज रोल.
व्हेज रोल. कसा बनवलेली?
अगं! ते चपातीला लावून तेन तस.
म्हणजे साध. चपाती म्हणजे- ती. हे म्हणजे गॅसवर ठेवायची. त्याला सॉस वगैरे तेे लावायच ते वाल.
हो.
हा. हा. हा. मी बनवते बघ. मी बिर्याणी शिकलेय. परवा.
हं. कसं करायचं ते?
बिर्याणी? अ म्हणजे आपण बिर्याणी तांदूळ असतेय ना? ते जरा एक तासभर भिजत. म्हणजे पाण्यात घालून ठेवायचं. आणि साहित्य- त्याला कांदा कापून घ्यायचा बारीक म्हणजे, आपला लांबडा कापतोय की नाई?
हम्म. हम्.
-पायचा लांबडा. आणि मग तो फ्राय करून- घ्यायचा थोडा. आणि फ्राय केल्यानंतर न टॅमॅटो पण थोडा फ्राय करून घ्यायचा. आणि मग कच्च चिकन असतय का नाही? ते जरा धुून वगैरे जरा त्याला- दही म्हण. चटणी, मीठ सगळं विनेगर वगैरे- सगळं लावून जरा बाजूला एक तासभर ठेवायच. तर ना आपण एक मोठ- भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे फ्राय केलेला असतोय की नाही?
हम् हम्म.
टॅमेटो घालायचं. म ते सगळं खडे मसाले वगैरे घालायचं. मग जरा दही घालायचे त्याच्यात. म दही नंतर म चटणी, मीठ. आणि ते बिर्याणी मसाला मिळतोय तो घालायचा. मटन मसाला, गरम मसाला. हे सगळ मसाला घालून घ्यायचा. आणि थोड वा म्हणजे- ग्लास पाणी वतायच. आणि एक ग्लास पाणी वतलीस की झाकून ठेवायच थोडा. ते म्हणजे उकळी येऊपर्यंत. पाणी गरम झालं की नाही, त्यात चिकन टाकायचं. आणि मग ते चिकन शिजतय पूर्ण- मग शिजल्यानंतर मग राईस पण असतय का नाही, तो आपण भिजत घातलेला- त्यातलं पाणी थोडं काढायचं, म्हणजे सगळं पाणी काढायचं- आणि मग नंतर ना एक पातल ठेवून, त्यात परत आपण खडे मसाला टाकायचा. आणि मग ते खडं मसाला टाकल्यानंतर भात टाकायचं आणि मग भात- जरा, अर्ध कच्चा शिजवायचा म्हणजे जरा- आणि मग ते शिजवल्यानंतर त्यातलं पण पाणी काढायचं आणि त्यातलं ते असतय ना- ते म्हणजे, सगळं खडा मसाला वगैरे टाकलेला असतय आपण- ते काढून, काढायचं म्हणजे आणि- ते काढल्यानंतरन मग एक ते, ते पण जरा शिजून घेतलं- कि दुसऱ्या भांडत एका थोडं खाली राईस टाकायचा- त्याच्यानंतर ना चिकन, लेयर बनवतो माहितेय ना आपण-
हा, हा.
कंचा तसं, लेअर बनवायचं त्याच्यावरती मस्त- कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची, परत का- फ्राय केलेला कांदा असतोय का नाही तो टाकायचा, कलर टाकायचा, लाल कलर, ग्रीन कलर- ते टाकायचं, बिर्याणी तयार.
हम्म.
तू ट्राय कर. मला येतय ग, म्हणजे मी असं की, युट्यूबवररच वगैरे बनून- मला फक्त चिकनच चांगलं बनवता येतय. बाकी सगळं जेवण पण बनवते, पण जास्त चिकन छान बनवता येतय.
हं, हं.
कारण, जास्त आता परवा मी बनवलेलं. म्हणजे, मला असं खाऊ वाटलेलं रोटी- परत चिक बिर्याणी, चिकन बिर्याणी, म असं मला काहीतरी वेगळं काहीतरी ट्राय करायचं होतं चिकन मध्ये- मग मी काजू वगैरे, त्यात घालून गिरवी करून ते बनवलेलं म्हणजे काय- पहिला अ.. त्याला तसा हाय असच मसाला लावून घेतलो सगळा- मग एका ह्याच्यात कनी काजू घातलं, मिक्सरच्या भांड्यात मग ते वाटून- घेतल्यानंतर त्यात टॉमेटो पण टाकलो, मग- फ्राय वगैरे केलो कडाईमध्ये घालून जरा- ते मग त्याच्यानंतर मग सगळं टाकलं होत, एकदम मसाला वगैरे तेन- आणि ते शिजवून घेतलं आणि मग रोटीला काय केलं, मैदा घेतलो, - आणि म तात दही- जरा मीठ टाकून मैदा मळलतो चांगला व्यवस्थ- त त्याला पण ठेवाय लागतय, एक अर्धा तासभर. माझी मैत्री नाही ना, ती हो म्हणजे तिचा हजबंड त्यांच हॉटेल आहे. मग ती बनवते, मग तिचं बघून मी केलते एकदा. ट्राय घरी तरी म्हणून असच के मग ते एकदा ट्राय- तर बघून मग केलं आणि ते छान झालेलं मस्त झालंत.
मला आवडत्यात, सो नवीनवीन काहीतरी बनवायला, मी असं युट्यूब इंस्टाग्रामवर- बघ आलं ना ते, तर मी काय करते घरी बसून, मग घरी बसून- तर काय हाय काम मग तेच करायचं काहीतरी
म्हणजे मी अजून जेवण शिकालोय ना म्हणून तर मी अजून काय नवीन शिकलो नाहीे
हा हा असत आता इन स्टाग्राम वगैरेच बघून बघून काहीतरी काहीतरी बनवून खायच आता काय आहे
हम्म ह्
म आता मी तीनं आता परवा काय केलेली माहितीये काय पास्ता असतोय की नाही थून ट्राय कर छान लागतोय पास्ता आपण उकडून घेतोय बरोबर आहे त्यात तेल मीठ घालतोय उकडून घेताना पाण्यातनं मग ते इथलं पा उकडून घेतलेलं क नाही जाळे असत बघ जाळीचं त्यात काढायचा पास्ता म्हणजे पूर्ण सुका करायचा पास्ता आणि त्याला कॉर्नफ्लावर, मैदा ते लावायचं जरा आणि कण एका कडईमध्ये फ्राय करायचं ते आणि फ्राय थोडं थोडंच टाकायचं एकदम टाकलीस की नाही पूर्ण चिटकून बसतय ते सगळं एक मेकाला त्यामुळे थोडं थोडंचं टाकायचं मग ते फ्राय केलंस का नाही एका प्लेट मध्ये घ्यायचं पेरी पेरी मसाला असतोय चटणी टाकायची जरा मीठ टाकायच थोडं परत मॅगी मसाला असतोय ते सगळं टाकायचं एकदम छान असं कुरकुरीत एकदम डब्यात भरून तू कधी पण म्हणजे असं टाइमपास म्हटलस की खाऊ शकतेस तू तसं
हा हम
ते मस्त लागतय ते पण बनवून खात लई छान मी असं घरात मला एकटीच होतो मी तेव्हा बनवून खाल्लेलं मी ते म
मी पण ट्राय करतो घे
कर कर एकदा ट्राय कर छान लागतय ते आणि तुला असं काही वेगळं काही येत नाही काय म्हणजे आता आता घरी बसून सगळ्या लोक म्हणजे काय तर कायतरी शिक य बघ अस म्हण आ व म्हण असं काय
जलदी नाही
काय केलं असतात आतापर्यंत
त्यात म्हणजे अस काय हार वैगे वगैरे मंगळसूत्र वगैरे कानातले रिंग्स तेन आपल्याला कस काय पाहिजेल ते आपण ते त्याच्यान करू शकतो तातकाणी हम् सोपच आहे
होय काय मला पण क्लास लावायचा होता बघूया आता
हम्म
हम्म् आणि मग तू ते विक म्हणजे ते असं बाहेर विकतेस पण काय?
होय ऑर्डरी यायचं
हो मग आता कध शिकल्यास कधी तू?
आता झालं असतं आला म्हजे अर्धा म्हणजे सहा महिने तरी झाले असतील शिकून
मग सहा महिन्यात तुला किती ऑर्डरी आल्यात तरी?
हम्म मला
दोन तीन चार
असं नाही म्हणजे असं पंधरा सतरापर्यंत
ऑर्डर आलाय मग तू काय काय तरी त्यातलं
बांगड्याच सेट हार हारासोबत एक का कानातले
हा म्हणजे सेट देतीस का फक्त कानातलं म्हणजे ते जसं मागतील तसं देतेस असं
हा त्यांनी त्यांना जसं पाहिजेल तसं
मग आता समज मला आता फक्त कानातलंच हवं तर तू कितीला देणार मला म्हणजे त्यात म्हणजे तस नाही म्हणते मी आता म्हणजे त्याच्यात डिझाईन वगैरे प्रकार म्हणजे तू साहित्याच पण पैसे काढणार ना त्यात ना तर मग हा मग आता समज एक वस्तू आहे आणि आपल्याला ती महाग लागल्या मग तर मग त्यांना तस पाय म्हणजे आता म्हण चंद्रकोर हाय तर चंद्रकोर महागय त म्हणजे आपण बाहेर वगैरे घ्यायला गेला तर आणि तू घरी देणार त्यांना बनवून तर मग तू त्याच किती घेणार
असं आता म्हणजे दीडशे पर्यंत म्हणजे दो एकशे ऐंशी पर्यंत तरी सांगायचं त्यांनी कमी कर म्हटलं तर दीडशे नही तर तेवढं सांगायचं खरे असं जवळच अस त्यांनी कमी कर कमी कर म्हणत्या म्हणून एकशे वीस नाही तर शंभर ला द्यायलाच पाहिजे
हा मग आपण काय करायचं सांगताना म्हणजे जरा जास्तच सांगायचं ग म्हणजे त्यांना पण फायदा होतोय आणि आपल्याला पण फायदा होतोय असं करायचं
हो
असं करायचं मग बांगड्या तर ते पण म्हणजे तसं ते क्वालिटीवर असणार ना तुझ ते म्हणजे काय यूज वरती
हम्म
हा मग आता मण्यांचं वगैरे असलं तर कमी रेट आणि ते खड्यांचं म्हणजे ते चंद्र वगैरे आला तर आता ते नवीन आलं तर ते महाग काय
होय
हा मग ते कितीला देतीस बाहेर
ते मी बाहेर सांगतोय सांग ता दोनशे पन्नास रुपये सांगतोय खर मी घेताना दोनशे रुपये घेते
हा हा म्हणजे त्यांना पण त्यांच पण हे ना आपलं पण हे
हा आणि ते साध्या असतात ना तेच फक्त शंभर दीडशे ला सांगते
काय ते
म्हणजे ते साधे असतात ना कानातले फक्त लाल मणी नाहीतर हिरव्या मणी घालायचे ते फक्त शंभर दीडशे ला जाते
हा हा हा म्हणजे त्याच्यात काय लय एवढा खर्च येत नाही काय
होय त्याचा एवढा खर्च नही खरं तर चंद्रकोर ते एक वीस रुपयाला नाही तर पंचवीस रुपयाला मिळत ना म्हणून
बर बरं ठीक आहे तू कॉल करतेस काय
हो करते की नंतर
हा ठीक ये
हा